हॅलो हा बोला तुम्ही मोबाईल, टी व्ही वगैरे बघता का?
हो पाहतो ना.
हा तर ते जास्त वेळ नाही बघायचं खूप हानिकार ते टीव्ही, मोबाईल पाहण्याच हा टी व्ही, आणि मोबाईल ह टीव्ही, आणि मोबाईलचा अति वाप पर केल्यास डोळ्याचे आजार होता. मग मानपाठे दुखते.
हो ना.
ह निद्रानाश, आणि मानसिक तणाव, यांसारख्या गंभीर समस्या उद्भवतात. किती आजार अ टीव्ही मोबाईल बघण्याने किती आज जार होता.
हो ना. खूप त याज होतात. डोळे तर फार खराब होत
डोळल त्याला ते चश मा वगैरे लागतो, ह किती आजार होता त्याच्याने. पण
खूप दुष्परिणाम आहे ना त्याच. नाही पायुन.
पस करण्यासाठी काय करतो, मोबाईल अ चला रील्स बघू किती वेळ तरी रिल्स बघतो. अ ते करतो ह खूप मोबाईल बघतो. चने ओ डोळण. ताण येते, अ हात पण दुखतात, असं बोट असं. खेळताना, खेळता किंवा बोट हे करतात. ह लहान मुलं. मच त खूपच सवय अ जे दीड, एक दीड वर्षाच्या मुलांना च मोब काल दिला ना तुम्ही त्याची जर त्याला लत लागली ना तर झोपणे. त्या वेळस सु सुद्धा त्याला मोबाईल लागतो खाण्याच्या वेळेस सुद्धा त्याला मोबाईल लागतो च असं सगळ्या ठिकाणी त्यानी. अन मोबाईल लागायला लागलाय आता आणि लहान मुलांची काय आता तर मोठ्या मुलांना सुद्धा मुला मुलं तो माणसं माणूस बाया सगळ्यांनाच मोबाईल लागायला लागलाय. ह कोणी कोणाला कार्टूनची सवय असते कोणाला पिक्चरची सवय असते कोणाला सिरियलची मुली मुली आणि बाय बा बा ज्या वाईस. वगैरे हे बायका वगैरे असत त्यांना सिरियल ची सवय असते. ते हा. आत. त्याची सवय असते कोणा कोणाला कार्टून वगैरे आता तो शो चालतो ना तार. तारक मेहता का उलटा चष्म कोणाला तर त्याची एवढी लत लागते ना की अ दिवसभर तेच वाच चत राहतात ते
हो ना. आजच्या युगामध्ये हा आहे ना एक क म्हणजे लग्न तुम
अ ऐऊ असं पण आहे की टी व्ही आणि मोबाईल पाहू. टी व्ही आणि मोबाईल. बघण्याच एक सांग. पुलिस. तसपण ये पण हा त्याचा उपाय आपण चांगला केला थोडा पाहिला अ कशासाठी बातम्या बघतो. करेन. साठी समाजासाठी एवढतेवढ जर पाहिलं तर ठीक आहे तेवढ नॉर्मल ते पण अस जर एकदम आपण बघतो जे दि अस रिळस पलटवतो जे अअ असं त्यामुळे डोळे वगैरे खराब होत. आणि मुलांमध्ये तर त्यामुळे बुद्धीचा विका असमन मवणे होते एकाग्रतेचा अनुभव निर्माण होतो हा असं एकदम एक एकाग्र जातात त्यांना म्हणतो ना की, का रे? कार रे? अजिबात बी हाक देत नाही ते की पुढे एकाग्र होऊन जात त्याच म्हणून त्याचा जर वापर आपण कमी हा..
काय
हा जर त्याचा वापर आपण कमी केला ना तर खूपच फायदेशीर आहे लहान लहान मुलांना डोळ्याचा आजार होण्यास पासू होईल अं त्यांची बुद्धी अ विकास होईल बुद्धीचा विकास पण होईल अ पाठी मान वगैरे दुखण्याचा कमी होईल. कोणा? कोणाला? त मोबाईल बघ नाही ना. त दिसायचं पण कमी होऊन जातं. मग त्यांना त्याच डोळे तपासतात चषमा लागतो. मोठे मोठे बींगचे लहान लहान मुलांना आता ते लागायला लागलेय पहिले कस होत अ, जे अ म्हातारे माणसं राहायचे ना त्यांना लागायचे त्यांना हे आजार व्हायचे आता तर लहान लहान मुलांना पण मोबाईल वग अरे बघून बघून जास् वगैरे लागतो जास्त वेळ पाहिल्याने डो डोळे ज जजळणे होते. कोरडे पडणे अशीे कोरडे लाल लाल होते आणि कमी वयात चष्मा लागणे यांसारखे त्रास होतात ना
हो ना
ह ज ह तुमच्या घरात किंवा कोणीही आसपास आपल्या जवळ जास्त मोबाईल बघणार येतेस की त्यांना सांगात ते काही थोडं फार किवा मोबाईल का या या समस्त म्हणजे कळायला पाहिजे ह्या गोष्टी सगळ्यांना नॉर्मल ये. पण बाकीच्या लोकांना तर सवय असते खूपच
सवय लावतात मोबाईल नं
हा काही नाही रडला का दे मोबाईल जेवण नाही केलं का दाखवा मोबाईल नही झोपला का दाखव मोबाईल असं असत
म्हणून सवय लागून जाते आता तशा मुलांना सुद्धा चष्मा लागलाय पहिले लोक तर मोबाईल पाहाचे नाही.
ह त्यांना म्हणजे हा आजार ये ना पहिल्या काळात हा आजार हाय ना म्हातारा लोकांना व्हायच खूप म्हातारे झाले आणि त्यांना अजिबात बी दिसत नाही त्यांना चष्मा लागायचा हा आता तर त दोन वर्षाच्या मुलाला काय नाही तीन वर्षाच्या मुलाला काय चष्मा म्हणजे हे एक नॉर्मल होऊन गेलय.
हो ना
हम्म आणि मोबाईल टी व्ही बघण्याने सतत खाली वाकून मोबाईल पाहिल्याने टेक्स् टेक्स्टनिक नावाचा आजार होतो ज्यामुळे मान आणि पाठीदुखीचा त्रास वाढतो. ह टेस्ट नेकर हा एक करून आजार ये ह तो होतो जो जास्त टी व्ही वगैरे मोबाईल वगैरे बघतो ना त्याला असं मोबाल मोबाईल बघता ना त्याच होतं ते जास्त खाली मान करून करून
हा ना मान दुखते त्याची खूप
तांना टी व्ही किंवा मोबाईल पाहिल्याने ना किती खाल्ले जाते यावर नियंत्रणच राह
पण राहत नाही.
आपण किती खातोय आणि किती काय केलंय आपल्या पोटात याचा नियंत्रण नाही राहत आपल्यावर येतच ये खातच ये मोबाईल बघता बघता खातोय खातोय खातोय खातोय असं नाही की आपलं पोट भरलंय त्यांना ते सुद्धा कळत ते त्या मोबाल मध्ये एवढे वेस्त होऊन जाता हो त्याच्यामुळे ज्या त्याच्यामुळे त्यांची पचनक्रिया बिघडते आणि लहानपणा किंवा मधुमेह होण्याचा धोका वाढतो हे दोन आजार तर एवढे खूप एवढे एवढे म्हजे अ भयानक आजार हे ना लठ लठ्ठपणा आणि किंवा मधुपेमेह खूप शार शरीराला खूप धोकादायिक ये हम् आणि सतत एकाच च जागे वर बसून राहिले ना ह स स्नायू आ आ आ आखडतात आणि शारीरिक थक
तेच ना लूज पण वाढ
अ हा आणि थकवा पण जाणवतो त्याचाने ज एकाच जागेवर आपण असं एकाच जागेवर बसून राहिल की आप आपल्या मोठ्या माणसांना असं अ वेगळं वेगळं होतो जसं असं थकलेल्या सारखं
योगा योगामध्ये ना इंटरनेट नावाच खूप चालय
हा हे इंटरनेट जस जस इंटरनेट पुढे चाललय ना तस तस मुलांना जास्त सवय लागताय.
त्याचे चांगले फायदे पण आहे, वाईट परिणाम पण आहे पण कामच अस
तुम्ही पाच अ धा पंधरा वीस. मिनट बघा येवडे ठीक हे पण तुम्ही जर दोन-दोन तिन-तिन तास बघत हे मग त्याच उत खूपच वाईट परिणाम होईल ना, पण ते कसं आहे अ आता घरातल्या स्त्रियांना कामे असता मग ते रडता त्याच्यामुळे बिचाऱ्यांच्या कामे पण रहुन जेत मग ते काय करतात त्यांना देऊन देत पण आजचं युग एवढं. फास्ट टेना की अ की कित्येक मुलांसाठी ना असे मोबाईल सारखे ऍक्टिव्ह खेळणे निघाले अस साई की काय काढून टाकले ना खेळण पण ते कसं आहे, कोणाची म्हणजे कोणाचं हे असतं. कोणाच नसतं कोणाला पैसे खर्च होतो ना? त्यास्यामुळे कोणी हे होतं पण ते एक प्रकारे
छोट्या मुलांना आता एटिन ट्वेंटी वेन च्या मुलांना मुलींना दिलं तर काही प्रॉब्लेम नाही पण आताच्या आताच्या मुला एक दोन वर्षाचे असतात तेव्हा त्यांना मोबाईल
हा तर त्यांच्यासाठी ना सायंटिस्ट मी इतक्या भारी भारीे के खेळणी काढले ना, ते जर त्यांनी त्यांना दोन-चार पैसे ते जर त्यांना घेऊन दिले ना खूपच फायदेशीर आहे कारण अ त्यांच भविष्यासाठी ते खूप छान हे कारण त्यानचे सु छया वगैरे हे वेगवेगळे लहानपणामध्ये आजार असतात मग ते ज एकदासा आजार झाला ना कि तो मग अ वेळ बरा व्हायला खूप टाइम लाग तो हम आणि रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल पाहील्यामुळे में तु उत्तेजित होतो ज्यामुळे झोप न येणे आणि चिडचिड वाणे यान समस्या
हो हो
हम् आणि आता सोशल मीडिया अतिवा वापर आणि सत्याच्या ना नकारात्मक बातम्यांमुळे तणाव आणि नैराश्य वाढू शकते. किती हे होत ते हं आणि एकाग्रतेचे अभाव कमी होता सतत अ सतत स्वता च्या क्रीस स्क्रीन टाइम मुळे अ मेंदूची माहिती साठवण्याची क्षमता आणि मुलांमधली क कल्पना कमी ता कमी होते ते ना अस एकदम ते ज जे ऐकत ना तेच सूचत मग त्यांचे जे मेंदू विचार करण्याचा जो मेंदू जागा असते ना. अ ती सगळी नष्ट होऊन जाते एवढंच ते व्यस्त होऊन जाता ह आणि वेगवेगळ्या बातम्या वगैरे ते मोबाईल वर नकारात्मक सारख्या बातम्या येता त्याच्यामुळे मुलं पण घाबरता असं एकदम त्या वस्तूला घाबरायला लागता ते भविष्यामध्ये. हं चला तुमच्या जवळ पास कोणी असेल तर त्यांना सांगा की अ मोबाईल कमी वापर करा टीव्हीचा कमी वापर करा असे असे आजार होता. हा चला बाय. हो.